हॅलो,
हॅलो,
नमस्कार ताई.
नमस्कार बोला
आजचा आपला विषय आहे, ऑनलाईन खरेदी.
होना, बोला ना.
कशा आहात तुम्ही?
मस्त मजेत.
मी पण खूप मजेत आहे. आज आपण ऑनलाईन खरेदी या विषयावर चर्चा करू ना.
ठीक ये ना, बोला ना.
आजकाल जवळजवळ प्रत्येक जण ऑनलाईन खरेदी करतो ना.
हो मोबाईल आणि इंटरनेटमुळे खरेदी करणे पण खूप सोपे झाले आजच्या जमान्यामध्ये.
हो आणि पूर्वी एखादी वस्तू घ्यायची असेल तर, बाजारात जावे लागायचे. आता घर बसल्याच खरेदी करणं शक्य झालं आहे ना.
बरोबर आहे ना ताई. फक्त मोबाईल वर काही क्लिक केले की, वस्तू आता घरा पर्यंत येऊनच जातात, ऑनलाईन मुळे.
तुम्हाला ऑनलाईन खरेदी करणं आवडते का?
हो मला तर ऑनलाईन खरेदी करायला खूप जास्तच आवडते.
हो कधी -कधी
हम्,
मी पण खरेदी करतेस म्हणा ऑनलाईन तुमचा अनुभव कसा आहे. ऑनलाईन खरेदीचा चांगला की वाईट?
चांगला आहे माझा अनुभव तर, कधी कधी येतो वाईट अनुभव पण ठीक आहे!
आणि ऑनलाईन खरेदीचा मोठा फायदा म्हणजे कोणता?
हम्, जो बाजारात जाण्यासाठी वेळ आणि. जाण्याची मेहनत प्रवासाचा खर्च वाचतो. हो, फायदा आहे,
अगदी बरोबर आहे तुमचं? ऑनलाईन खरेदी प्रत्येक प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात ना? आणि आपला वेळ पण वाचतोय होय की नाही!
हो ना आणि वेगळ्या- वेगळ्या वस्तूंची किंमत तुलना करणे. पण आपल्याला सोपी जाते.
हो आणि त्यामुळे योग्य वस्तू निवडता पण येते. ऑनलाईन खरेदीमुळे अनेक वेळा सवलती पण होतात ना आपल्याला. आणि ऑप्शनस पण मिळतात.
हो त्यामुळे येतय पण निवडता येत आणि आ. सणा-सुदीच्या काळात मोठ्या प्रमाणातच शटही दिली जाते.
हो त्यामुळे काही वेळ बाजारापेक्षाही कमी किमत किमतीत ही वस्तू. मिळतात ऑनलाईन खरेदी मुळे दुरच्या ठिकाणीचे वस्तू ही मिळू शकतात ना आपल्याला. सोप्या पद्धतीने, ह,
हो आपल्या शहरात उतर असलेलं ओझ, ते पण आपल्याला माहित हाय ते ऑनलाईन.
पण ऑनलाईन खरेदीचे काही तोटे पण आहेत ना.
हो ना काय करायचं, हो दिसणारी वस्तू ही प्रत्यक्षात मिळणाऱ्या वस्तूपेक्षा वेगळी असते.
ह ह ह, मला एकदा असे अनुभव झाले होते मी एक बॅग मागवली होती. पण तिचा रंग? फोटो, सारखा नव्हता काही वेगळाच होता तो.
हो काही वेळा फोटोमध्ये दिसणारी वस्तू की प्रत्यक्षात मिळणारी नसते. ब
हो माझ्या बरोबर असेच. झाले होते त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांची अभिप्राय वासत. ने महत्त्वाचे असतेत ना,
बरोबर आहे तेथे ना आमचे पुनारव. पाहिलास ओके निर्णय घेता येेइल.
ह, आणि ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणे. ही आवश्यकच आहे ना.
म्हणजे त्यामुळे आप टळ चाळण्यासाठी ठीक आहे.
हो आणि अनोळखी लिंकवरर क्लिक करू न्हे आणि आपला पासवर्ड कोणाशी शेअर पण नाही. करायला पाहिजे ना.
तो ऑनलाईन सर्विसंगमुळे लोकांचा खूप होदा मुळाला आहे
हो विशेष तर ज्येष्ठ नागरिक आणि, व्यस्त लोकांसाठी खूप उपयुक्त आहे ना हे.
हो ते तर आहे पावसाळ्या. उन्नडामध्ये बाहेर म ज खरीेदी. ऑनलाईन मु कस आहे. की खरेदी करण ख
आणि त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाजतात.
पण कसं आहे. काही लोकांच असं पण असते की गरज नसते. लकना खूप खरेदी करणे टाळले पाहिजे.
हो अगदी बरोबर काही लोक ऑफर्स पाहून अनावश्यक वस्तू विकतात ना. त्यामुळे पैशांचा अपवय पण होतो.
ह् खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची खरोख गरज आहे. का याचा विचार विचार आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे पैशात हम्म, बोला.
हो आणि, त्याच्या वरून नियोजन करून खरेदी केलं की पैसे वाचतात पण ना.
बरोबर आहे. ऑनलाईन करते. छोट्या व्यवसायांना खूप जास्त फायदा होते त्याच्यामुळे.
कारण ते आपली उत्पादन जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.
त्यामुळे कसा आहे. व्यवसाय वाढण्यास पण त्यांना फार मदत होत असेल.
हो मला वाटते की, ऑनलाईन खरेदी ही आधुनिक जीवनशैलीचं मत् असं भाग बनलेली आहे. हली
हो पण तिचा वापर सहानपणाने करणे आवश्यक आहे.
हो योग्य माहिती घेऊन. आणि सुरक्षित पद्धतीने खरेदी केली तर खूप फायदे पण आहेत. आणि नाहीतर मग त्याचे तोटे पण आहेत. वस्तूवर पण पहिले रेटिंग वगैरे बघावचं आणि म नंतरच केलं. बुक तर बरंच आहे ना, नाहीतर मग वस्तू पण खराब निघते.
हो पण आजकाल कसं आहे. ऑनलाईनच्या जमान्यामध्ये रेटिंग पण ऑलरेडी टाक जाते म्हणजे ती रेटिंग ओरिजिनल नसून ती काही लोकांमुळे टाकून घेण्यात येते. त्या वस्तूचा खप जास्त होईल अस
हो हे तर तुम्ही एकदम बरोबर सांगितलं. आपला प्रोडक्ट विकण्यासाठी पण रेटिंग वाळवण्यात येते ना.
हम्म,, आजकाल कस आहे काही लोकऽ लोकांना हायर करून त्या रेटिंग वाढवण्याचेऽ ते काम दिले जाते, त्या कामामध्ये ते रेटिंग वाढव तात आणि त्यांना त्याचे पैसे पण मिळतात.
हो, ती पण एक टॅक्ट झालीय लोकांमध्ये कसं आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचं.
तुमचा काय?
माझा अनुभव तर, तितका काही विशेष नाहीे, मी पण ऑनलाईन शॉपिंग केली होती. पण मनासारखं काही तिथे मिळालं नाही प्रोडक्ट जे बघितलं होत ऑनलाईन, ते तर आलंच नाही पण प्रोडक्ट पण काही एकदम, काही बरं नव्हतं. म्हणून मला तर वाटते कि आपण ऑनलाईन शॉपिंगपेक्षा मार्केटमध्ये जाऊन करावी.
हो. तेस बरा आहेच, आपण मार्केटमध्ये ते आपण आपलं डोळण कापड हे ते सगळ चेक करू शकते. पण ऑनलाईन मध्ये आपण जे दिलेलं आहे त्याच्यावरच विश्वास ठेवून बोलवतो, पण कधी- कधी अस असत
पड रेयॉन सांगितलं, तर रेयॉनच आसेल आसं समजतंय. काही सांगता येत नाही.
अगदी बरोबर म्हणालाय तुम्ही.
त्याच्यामुळे माझा तरी ऑनलाईन हम्म.
जे आपल्याला डोळ्याला दिसतं. तिथं अस, तिथं असतेच आसं नाही ना ते. काही वेगळंच असते ते कधी -कधी तर.
तेच तर. त्याच्यामुळे माझाकडे पन जास्त मार्केटमध्ये जाऊन घेणारच आहे. बायचान्स ठीक हाय, हो.
आजच्या चर्चेतून ऑनलाइन खरेदीचे फायदे आणि तोटे दोन्ही समजले ना.
हो बरोबर आहे, हो, मी पण आता खरेदी कर त्यांना अधिक जास्त पद काळजी घेईन.
मलाही या चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं, धन्यवाद ताई.
हो तुम्ही पण ऑनलाईन खरेदी करा, पण सुरक्षित पणे आणि विचारपूर्वक करा, असं मी म्हणते.
हो -हो एकदम, खरं बोलल्या तुम्ही. मला पटले तुमचे हे शब्द. धन्यवाद.
चला तर मग भेटुया धन्यवाद.